हॅलो
हो बोला
आवाज येतो मॅडम माझा
हो येतोय ना
हा हा काही नाही तेच अ कोण आहे का म्हंटलं फ्री म्हणजे बोलण्यासाठी म्हणून मग हा तुमचं म्हणजे कधी जॉईन झाला तुम्ही याच्यामध्ये
साधारण सात आठ वाज झाले असते
हा का मला आता दोन तीन दिवस जाणं का आलं
ह ह नाही मी कॉलिंग दोन तीन रिसीव्ह केले
हां
कॉल कुठचा पहिलाय का
मग हा माझा पहिला नाही एक दोन केले होते मी च्यादी
हो हो
मग तेच मग कुठून बोलताय मग तुम्ही म्हणजे शहर
नाशिक
हा का ह हा मी पुण्याहून बोलते हम मगे याच म्हणजे कसं मी आधी जॉब करत होते पण आता थोडस वर्क फ्रॉम होम कोणती असेल तर बघायचं म्हणून बघत होते मग माझ्या मैत्रिणीने ए सजेस्ट केली की अस आहे म्हणून मग ती म्हंटली की पहिले म्हणजे दहा म्हणजे दहा मिनिट बोलायचं असत ना कॉल करून
हो दहा मिनिटं बोलायची पाच क यांना कॉल करून माझ्या मैत्रिणीच केलं मला
हा हा तुम्हाला पण म्हणजे मैत्रिणीकडूनच का आलं का
हो मैत्रिणीकडूनचलं मग
हा ह ह मग किती जण असत तरी फॅमिलीमध्ये
कोण आमच्याकडं आम्ही भरपूर पूर तेरा जण असतो
हो जॉइंट फॅमिली हा माझे माहे पण म्हणजेच आहे तर सासरी आम्ही चौघजण असतो हा
हो हो हो हो म
हा मी पण मॅरिडच आहे बाकी मग तिथं नाशिक म काय आहे बघण्यासारखं
भरपूर आहे स्वामीनारायण मंदिर आहे इथे वनीला पण जाता देवस्थान भरपूर पुरे छान छान बघण्यासाठी
होय ना तुम्हाला म्हणजे कोण. जास्त आवडलं म्हणजे असं बघण्यासारखं महाराष्ट्रातलं असं फिरायला जाण्यासारखं म्हणा.
फिरायला जाण्यासारखं असं देवस्थानं जास्त आवडतं मला
अच्छा.
हम्म देवस्थान असो हे जेजुरी वगैरे पंढरपूर असो
हा जी जेजुरी छान आहे काय हो मी नाही बघितलं जेजुरी अजून
हो छान आहे ना बघण्यासारखं भरपूर आहे म्हणजे असं वरती कडे वरती कि देवाचं तुमचं लग्न झाल्यावर गेलं नाही. तुम्ही
नाही गेलो आम्ही.
होम,
आमचे कुलदैवत म्हणजे वेगळे ते ज्योतिबा परत आमची माई देवी तिकडं हां मग ते तिकडं आम्हाला जावं लागतं हा तिकडं म्हणजे ऍक्चुली. हो सांगलीला आमचं हे सासर पण यांचा जॉब मुळे आम्ही इथं म्हणजे हे शिफ्ट झालोय
हो का.
आता बघतायतं ह.
ह. ह.
तुम्ही म्हणजे माहेर कोणतं तुमचं काय इथंच
नाशिक नाशिक मध्येचं येतो.
अच्छा म्हणजे दोन्ही पण नाशिकचं आहे का.
हो.
हा चांगलंय ना म्हणजे भेटता वगैरे येतं सारखं.
हो जवळ असल्यामुळं भेटता येतं
हो बाकी जेवण वगैरे. हो झालं माझं तुमचं.
माझं पण झालं एवढ्यातचं.
हम्म अच्छा. त मला खूप काम असेल ना जॉईंट फॅमिलीमुळे
हो मग आता पण मग सर्व राहत त्यामुळे मगं वाट कोणत्या वारी जात होते ते कोण काय करतो कोण काय करतं असं.
ते पण आहे हो माझ्या घरी म्हणजे माहेरी पण तसचं होतं. मम्मी काकी पण त्या सासरी आल्या मगं. हा पण इथे कस म्हणजे माहेरी हा इथे एकावरतीच मला लोड येतो इकडे सासरी.
हा मग तेच होतं एक स्त्री असली का मग एकवरती लोड देतो सर्व बघावं लागतं ना स्वयंपाक स्वयंपाक पाणी सर्व मुलं आहेत का तुम्हाला
असल्यावर पण नाही अजून आता रिसेंटच झालं लग्न ह. हा मग तेच थोड बघायच म्हणून म्हणजे वर् फ्रॉम होमच बघायची होती मला कारण जाऊन येऊन इथ ट्राप
बरोबर आहे मग ट्राफिक जास्त असतं.
हो ट्राफिक जास्त असतं आणि घरचं पण सगळं म्हणजे आमच्यात घरी करायला कोण नाही आहे ना. ह आणि सण वगैरे असले तरी पण हो आणि सण ते न असेल तर पण म्हणजे सगळं म्हणजे आमच कसं आम्ही शाकाहारीच आहे ना. मग प्रत्येक सण हा प्रत्येक सणाला आमच्यात पुरणपोळी अ
आमच्याला पण तेव असत आम्ही नॉनव्हेज नाही खाती
आणि हा. आणि कसं माझ्या सासूबाईंना पण म्हणजे एवढं होत नाही म्हणजे काय? घरचं हे मग हे. हा नाही आहें तसें त्यां एवढे हा सोबत म्हणजे कधी आता ते सध्या सांगलीला गावी आहेत तिकडं शेती आहे ना.
हा हा हो हो.
ते मग येऊन जाऊन असतात मग आता हे तिकडेच बघताय जॉब सांगलीलाचं
हो हो सर्व एकत्र राहू शकतो असं.
हा सगळे.
स सोबत
हो पण त्यांच कस आहे म्हणजे त्यांना इतकं काय म्हणजे असं होत. नाही मग कस माझं पण शिक्षण चांगलं झालेलं आहे खरं कसं माहिती का? र म्हणजे घर आणि ते जॉब दोन्ही पण मेंटेन करणं जरा अवघड होतं. हा मग ते एक काहीतरी होणार असं होतं ना. हेगद र हम्म तेच वर्क फ्रॉम होम बघूया म्हटले.
चांगलंय हे पण छान वाटतंय करण्यासाठी
हा ना तुमचं इन्कम वगैरे म्हणजे झालं काय एखाद तरी पेमेंट
नाही अजून काहीच आताच.
प नाही.
ह माझं पण ते पेमेंटसाठी काय म्हणजे अजून ऑप्शन हां. ऑप्शन ये ना अजून बघूया मग आता ते. पहिले हा ते पहिले टास्क कम हम्म तसच आहे.
कॉलिंग पूर्ण झाले तेव्हा येत वाटतं ते
हां तुम्ही मग काय व्हेजिटेरियन की नॉन व्हेज
वेज नॉन व्हेज कोणीच नाही कामच्या इथं.
हा नाम् आमच्या इथं पण नाही.
ह.
हम्म माझ्या माहेरी भाऊ वगैरे खातात.
हा हा
पण इथं सासरी कोणीच नाही खात म्हणजे लेडीज कोणाच माहेरी लेडीज पण कोण खात नव्हतं भाऊ पप् पा खात होते पण ते पण आता हा आणि
सासरी नाही नाही दोन्ही कडे पण नाही
चांगलंय पण म्हणजे असं ते करायचं हे करायचं त्याच पण खूप हे असतं ना
हो
म्हणजे वेळ खव काम असत ते मग खरं शाकाहारीमध्ये मग पुरणपोळी सारखी लागते
हो पुरणपोळी आमच्याकडे मांडे जास्त असतात
हा का मांडे म्हणजे
कापरावरछ पुरण टोळीच असती पण मोठी असती नाही कधी
अच्छा
हो त प ेक्षा छान लागते ती असे खापरावर बनवलेली राहते मातीच असत ते
होय ना हां हां हां.
मग तुम्हाला येतं बनवता.
नाही मला नाही येत अजून
अच्छा.
सासूबाई म्हनवता
ह आणि हा हा हा अवघड असतं ना्
ते एक पोराम पोळी सत्तर रुपयाला जाते
हा हा मग तुम्ही म्हणजे विकता काय करून
हो ऑर्डर घेतो ना तिथ
हा हा हा त्यास हात आता म्हणजे मी युट्यूब व रीलस मध्ये बघितलेलं होतं हातावर असं ते मोठ मोठं तात ना परत परत तेच हा ह ह ह ह
हो त्याला मांडा म्हणता
अच्छा मी आमच्या इथे कसं पुरणपोळीच म्हणजे मांडे वगैरे त्यात पण कसं तेलाच्या वगैरे आमच्या आजी करायची पण आता इथं तेलाच्या कोणाला येत नाहीत मग पिठाच्याच करतात
ह ह हा ते तेलामध्येने सेप बनवायचे त्यास ना पीठ न लावता
हा हा हा पिटनं लावता तेी माझी आजचीी करायची पण आता आता आजी नाहीये मग आता माहेरी करत होती आजी पण सासरी म्हणजे नाही सासूबाईंना त्यांनी तेलाच्या मग ते पीठ पिठाला हा पिठाच्याच बनवतात
ह हा
तुम्ही मग तुमच
ते मांडे
हां तुमचं आता म्हणजे कॉल तुम्ही सत्तावून करत नाही काय कुणाला
करती ना
की झाले बऱ्यापैकी ह ह ह
नाही कापासून करायला लागली मी सासातता आला
अच्छा हा हा हा
हम्म
मग तुमच्या इथं काय जनावर आहेत काय शेती जनावरं
हो आहे ना.
हा आवाज या लागला.
ह् ओरडताय ना.
ह.
चालेल मग. हो चालेल.
हां बाय.
बाय.